तर तू कशी आहेस मी पण मस्त तुम्ही काय करत नाही काही नाही बाई बसलीय आता झोपायचं होतं आताच जेवण झालं
अच्छा
हा
हो येणार होती पण मग तुमच काही फोन आला नाही मग म्हटलं मी करून बघू काय म्हणता काही नाही
अग म्हंटलं तू येशील म्हणून फोनच नाही केला
अच्छा मी म्हट मी तुमच्याच फोन
पाहुणे आले होते ना मग त्यांचा धोंडा वगैरे चालू होता मग आता परत माझी मुलगी येणारे
अच्छा
ह त लग्न झालेली हो हो त तुम्ही मला ब हो हो येत आल्यावर भेटायला हो येईल येईल तुम्ही ते आली का मला फोन करा म्हणजे मला कळ हो चालेल चालेल हो हो बाकी काय म्हणात काय नाही ये म्हंटलं आज आपण साड्या घ्यायला जाऊ
अच्छा का मला तुम्हाला एक विचार विचारयचं होत ते त्या कोमलच आणि त्या रोहिणीचं काही भांडण झालं का कोण ग अ तीच तुमच्या समोरची बईणी का नाही बाई मला नाही आ ते आमच्या इथून सांगत होती
हम मी असं असं उरली तर त्याच्या मूर्तीची आई आणि कापमाझ्याशी भांडायला आलं होती नाही बाई मला नाही माहिती आम्ही तर घरात राहतो आमचे दरवाजे बिरवाजे पूर्ण पॅक राहत आम्हाला काहीच ऐकायला येत आमचं नवीन घर आहे ना आता् झाला का पूर्ण बांध गे ग हो आता थोडसच राहिलय फक्त स्टाईल लावायच्या आणि खिडक्या बस झालं मग
आणि मी तुम्हाला हे विचारत होती तुम्हाला ते सकीमनचं कार्ड भेटल होतं तर त्याच्यात तुम्ही काय काय गिफ्ट घेतले का नाही घेतले त्याची आता लास्ट डेट आहे ना काहीतरी
हो आहे ना पण आम्ही काहीच नाही घेतलं बाई
हम का बरं ते वॉटर पार्क वगैरे काहीत काहीच नाही मग करायचं का आपण प्लॅन कधीयचग तुम्ही पण हो माझ्याकडे पण पण आ ची डेट जा आहे
त्याच्यामुळे म्हं एकदा विचारून बघू काय का चालेल स सांगा कधी जायचं कधी नाही मग आपण जाऊ सगळेजण बरं मग माझ्या घरी पण एक कार्यक्रम आहे तर त्याची पण मला शॉपिंग करायला जायचं आहे नाही का तर मग त्याच्यामुळे तुम्हाला काय बोल की आपण जायचं का जाऊ ना कधी जायच जाऊ पाच सहा दिवसानी माझ्या मुलीचा धोंडा झाला का जाऊ आपण घेणार आहे त्यांच्या घरचे सगळ्यांना बोलव मला तर नाही आवडत आच्यात खूप देता बाई घेता पण खूप तुमचे लालचेची सवय आहे आम्हाला नाही हो असं कशाला बोलत आम्ही असं काही नाहीये आमच्या हे देतात अनारसे देतात आणि निरंजनी देतात.
असेल तरीबी चालते
नाही आमच्याकडे सगळं द्यावं लागतं बाई पहिलाच धोंडा आहे ना आमच्या जावयाला म्हणून ठीक आहे अस काय बोलणार चालेल ठेवू का मग काम बाकी माझे बर जमलं तर फोन करत राहा मला हो तुम्ही करत राहा आ मला काही टामच नसतो तू करत राहा फोन मला बर ठीक आहे चालेल चाल आता का हो ठेवक बाय बाय बाय बाय अरे पण याच्यावर असं